काय बोलू
हॅलो
हॅलो भावा कसा आहेस
हा बर आहे बघ
हॅलो हो मी वाजता कुठे आहेस मग
हाय होस्टल वर
कसं चाललंय मग अभ्यास वगैरे? मी पण आहे इकडे कॉलेजला, हा हा. मग काय म्हणतो बाकी कसं चाललंय कॉलेज तुझं? हा झिरो का रे. अभ्यास वगैरे करत नाही का?
करतेय गे तू करत का नाही?
अरे चाललंय रे सेमिस्टर वगैरे आता झाल्या, आ. पहिल्या याच्यात तीन भाग लागले होते पण आता बघूया परत रिव्हॉल्युशन ला दिलं होत रे मग नंतर डेट डेट लेट आली त्याची मग दोन निघाले दोन विषय आणि एक ठेवला नाही अजून युनिवर्सिटीने हा अणी मग बाकी तुझा काय आहे म्हणतय अ हो अरे अरे लिहिलेले होते रे पूर्ण लिहिले केली होते मी सेमिस्टरला पुर्ण पण काय कदाचित युनिव्हर्सिटी सला पटलं जाय वाटत माझं लिहिलेलं त्यामुळे ठेवलं नाही
जास्त लिहायचे थर्टी टू थर्टी टू पेजेस लिहायचे बाकी नी निवांत बग
अरे थर्टी टू थर्टी पेजेसचे लिहिले ना सांगतो वीस पेजेसचे मी लिहिलेले होते पूर्ण अ एक पेज भरून लिहिलं होतं पूर्ण एकदम आणि पहिले एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह होते ना. ते सुद्धा भर लिह भरून लिहिलेले होते, हा. पण ते दोन तीन विषय आहेत ना तीन विषय आहेत ते पूर्ण मागे ठेवलेचे आणि न जेव्हा रिचेकिंग चा रिझ्ट लागला ना माहिताय तेव्हा वीस वीस मार्क वाढले होते?
वीस नी.
युनिव्हर्सिटीचा खेळ असा.
हा हा हा. हा मग बाकी काय करतो? हॅलो.
हा बोल बाकी काय मतो. बाकी काय म्हणतो मग, तुझं काय सेमिस्टर झाली का?
होय माझी झाली सेमिस्टर, माझे पण दोन बॅग लागले होते. मेरशनला टाकल्यानंतर होय मी पण र रिवाल्युशन टाकला. त्यामध्ये झाले क्लियर दोनी्ही.
अरे वा भाई चांगलं झालं र कॉग्रॅच्युलेशन.
बर.
बरं आलं पण कसे ठेवले कसे काय ठेवले तुझे काय लिहिलं होत की नाही.
मी पण लिहिले होते भरपूर, पण लिलेले भरपूर, अ ट्वेंटी एट पेज पर्यंत लिहिलेले अठ्ठावीस पेज पर्यंत लिहिलेले. तर पण युनिवर्सिट तुझ्यासारखं चालं माझ पण, बॅग लागाय तशी लावली. परिवालेच ना आले.
हा पण एक चांगलं झालं दो्ही निघाले सुद्धा.
होय. एक निघावा ग्रेसमार्क लागून.
फिरत विरत नाही काय कुठे असतो वैभवळीला असतो ना.
होय होय वडेल असतोय, फिरतोय की.
हा फिरा्य बिरायला जात नाही कुठे? आता पाऊस पडतोय ना?
होय. नापणीला गेलेलो थोडं.
जायचं धबधब्यावर तिकडे.
तर ते वॉटरफॉल एक हाय.
तो काशीचा पूल बघायला गेलेला की नाही?
होय तिथेच गेलेलो मस्त आहे.
हम्म. बाकी काय, हा.
बाकी काय करतोयस, हायस का बरा?
तो वाला, वा. होय म्हणजे तिकडे रत्नागिरीला असतो ना. तिकडे असत पुढे बीचला जातो. बाहेर परत नाईट आउट ला. अप ट्रिप, हो नाईट आउट. ला जातो बीच वगैरे असतात तिथे जवळच चाय मांडवी वगैरे. तिकडे जातो, मजा आहेरे मित्र असतात सोबत त्यावेळी एकत्र आम्ही अस सगळे म्हणजे कॉलेज कमी आणि फिरण जास्त.
कॉलेज लाईफ एन्जॉय करायलायस की मग?
त्यावेळ फिरत राहत नुसता अस-
हा हा.
बोल आणि काय? हटू अरे तो एक पिक्चर निघालेला माहितीय तुला?
कोणता रे?
हॅलो. अरे तो नवीन पिक्चर आलाय माहित- आता तुला ड्रॅगन, ड्रॅगन म्हणतो मी.
ड्रॅगन?
तो नवीन पिक्चर, हा ड्रॅगन.
हा बघितला की.
हा. अरे तो म एक कॉलेज मधे असतो. हो बघितला. त्याची स्टोरी भारी होती. हम् कॉलेज स्टोरी परत हॉस्टेल ला असतो. अरे तो- सुरुवातीला कस तो अ हॉस कॉलेजमध्ये असतो टॉपर- सगळं. पूर्ण कॉलेजचा टॉपर आणि त्यानंतर तो जातो मोठ्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये. आणि ते ति- ते तो बनतो ड्रॅगन. एकदम टपोरी एकदम. आणि त्याला मग, आयटम विटम पटवतो. गॅंग बनवतो आणि मग नंतर त्या- त्याला त्याला फोर्टी एट बॅग लागलेले असतात. फोर्टी एट बॅग लागलेले असतात त्याला. फोर्टी एट म्हणजे किती फोट- ते अठ्ठेचाळीस पेपर त्याला सोडवायचे असतात. ते सोडून तो- बाहेर फिरत असतो. हा आणि त्यानंतर त्यात एक हिरोईन नाही त्या त्यात तीन तीन हिरोईन आहेत त्याच्यासाठी.
तीन हिरोईन दाखवल्यात?
तीन तीन हिरोईन दाखवले त्यातमध्ये.
मग भाऊचि तर मज्जाच मज्जा दाखवल्या.
हो तेच तर भाई पिक्चर बघणार. भाई त्या पिक्चरला रेट- टिंग सुद्धा खूप दिलेली आहे. पिक्चर एवढा चांगला हाय ना भारी बघण्यासारखा. हा तु बघ परत एकदा बघितला आहे म्हणतोस ना हा का हा हा त्याला पण लागलं
तिला केटी नाही लागल्या पण तची बॅग नाही लागल्या त्याला मजाच मजा आहे खरेदीची.
ओके. त्याच्याकडे पण मजा आहे का? बरं बरं बरं असे मजनू असले पाहिजे इकडे.
होय. तुझ्या सारखे.
माझ्या सारखे काय म्हणतो बाबा कुठ- कुठे काय? आमच्याकडे कुठे काय? आं?
असं म्हणाच्यातच खूप असत्यात.
हो का? तू स्टोऱ्या, स्टोरी बघतो का? माजस त्याची
होय.
बीचची वगैरे बघतोस की नाय?
बघतये म्हणूनच चालुला कुठ फिरायला वैे स्पॉट वगैरे काय कोकनात
आता सध्या तरी आम्ही बघतो. की कुठे बाहेर नवीन जागेवर कुठे जायचा मालवण साईड ला हम्म तुमच्या इथे कुरला म्हणून आहे. काय रे हा काय वैशिष्ट्य काय याचा
ते कुर्ला देवी म्हणून तिथं ते देवीचं मंदिर आहे.
हा.
देवी ते बरोबर असं डॅमच्या म्हणजे धरणा जवळ धरणाच्या साईड बसले आहे ते मंदिर अस पाण्यात जस आ पाऊस वाढत तस पाणी वाढतं मंदिर रात अवतीभवतीन पाणी येते त्यास विीव असं
अवतीभवती पाणी येत. हा हा मी फक्त इनस्टाला स्टोरी आणली आणि रीलल्स येतो त्या म्हणून मी ट्राय केलं तिकडे जाऊया का पण म तुझ्याला माहिती काढत होतो
बघण्यासारखं भारी आहे. होयआलो जाऊन
आणि चांगले चांगले स्पॉट जवळपास
ना पुणता वाटरफाॉल धबधबा आहे. आणि काय हा तूच की ना आपणत
हा ओके ओके हा.
ते पण भारतातला पहिला कोला पूर्णी मानतय आपले
गेला होता का कधी घरी हा हा पंधरा दिवस हा हा कस जातो गाडी कुठली तुला
बसणे.
हा किती वेळ लागतो जास्त वेळ लागतो का.
पुणे बस.
पुणे बस हा जास्त वेळ लागतो कि तुला हा हा. हा. म्हणजे आराम. गावी जाऊन आलो घरी आता भात लावणी सुरू आहे. तुझ्या घरचे कसे आहेत. मजेत..... इकडे भात लावणी चालू आहे.
हो आमच्या इकडे पाऊस नाही..
हो काय नाही नाही का?
नाही.
इकडे तसा सुरुवात तिला आधी आलेला नव्हता म्हणजे थोडस झड मारून गेली पण नंतर जो काय सुरुवात झाली पावसाला तो आता अजूनपर्यंत पडतो जोरदार एकदम चालू झा आहे म आाता
थ
आता ते पावसाला म्हणायच ना पाऊ स्वतः येणार वर
मग बाकी काय म्हणतो अभ्यास
बाकी चाललंय ठीक आहे अभ्यास
मग गोळ्या काय काय कोणत्या कोणत्या बनवल्यास
हा आम्ही पॅराासिटमॉोल ती गोळी आहे ना ते प्रॅक्टिकल केलं... प्लस आता आणि थेअरीचं सगळं चालू आहे प्रॅक्टिकल असतात आ आता... संपायला आलेत आमच्या आता आणि प्रत्येक.. विषया ट्रॉपिकचे दोन दोन तीन तीन युनिट असे झाले कम्प्लीट.
हा हा हा
तुम्हाला मॅनर वगैरे असत की नाही..
हो असते की मला असत..
हा हो मॅनला असतात पूर्ण करायचे असतात ते सेमिस्टरच्या आत हा.. प्रॅक्टिकल बायोकॅमिटिक.. केलेत पीओसी म्हणजे फार्मा्युटिकल ऑर्गनिक केमिस्ट्री परत... आथो फिजिलॉजी यांचे सगळ्यांचे असइनमेंट्स वगैरे खूप...
ते होस्त म्हणजे काय अस तुला काय माहिती आहे...
नाहीरे तू सांगशील का मला मी तर ते केलंच नव्हतं.
टेस्टलाय काय..
अरे सॉरी भावा हा मला ते... लक्षात नव्हत..
हा हा..
बोल आणि काय मित्रमंडळी आहे ना हॉस्टेल हॉस्टेलच... पुन..
हो हॉस्टेललाच असते..
हम्म मित्रमंडळी असेल ना मोठी म्हणजे.. हम्म... हागा रात्री लेट पर्यंत असशील ना जागा..
रात्री असतो मी बारा एक पर्यंत..
हा हा... दिसतो समान इंस्टाग्राम वर त्यामुळेून विचारलं.. आणि अपडेट पण तू देत असतो स्नॅपला.. त्यावेळेस समजत सकाळ ज उठल्या उठल्या पहिल्या ज स्टॅप येतो त्याच्यावर बघो...
ते गुड मॉर्निंग ते गुड मॉर्निंग करायला लागते रे...
हा सगळ्यांना म्हणजे फॉलोअर्स ला...
हो
चांगलंय, चांगलंय ह स्रीक म्हडायची ना, चांगला, चांगला आहे तिचां बर आहे.
मग बाकी काय बोलतोस?
बाकी चालय मस्त खेळून चालून हम्म. कधीतरी या इकडे रत्नागिरी ला आपण फिरायला जाऊया जाऊया
आता कुठे येणार आरतीकडे..
हा...
तिकडे कुठे नेणार फिरायला?
बीच आहे, तिकडे मिर्या टेबल पॉईंट आहे, वारन जो बीच आहे मोठा.. त्याच्यावर डोंगरा.. त्यावर एक जागा अशी त्याला टेबल पॉईंट म्हणून नाव दिलेलं आहे, तिथंन तर... मस्त व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला समुद्राचा
हा...
प्लस त्याचबरोबर तिथे एक मिऱ्या म्हणून बीच आहे तिथे एक जुनं शिप येऊ.. न एका साईडला किनाऱ्याला कलंडलेलं आहे त्या जागेवर खूप पर्यटक ते शीप बघण्या... त्या साठी येतात.
अच्छा, अच्छा,
हा त्यामुळे रत्नागिरीला फिरणार की पॉइंट भरपूर आहेत.
थोड्या वेळाने घरचे येईल का?
चालेल चालेल.
हा होय म्हजेत बघ
ओके चालेल, चालेल करत रहा फोन चाल. ठीक आहे चल ठेवू का? हा.